हॅलो.
हा बोला.
का? तनुजा आहे. तिचे ते कार्याचे फोन चालू तिचे. कायच बंद होईल ने. हो सांगितलंय त्या मग त्यांना हे त्यांच झालं नव्हतं त्यांना येलच नव्हतं त्यांना आता आलं ना आम क्स झाल्यावर जे राहिल होतं त्यांना. ती. म्हणजे पहिले कोणाला बोलत होती ना आता कोणाला बोलू राहिली. अ हं हं. काय आहे? हा ना. अ हं अज. काही नाही माय जवळ, मला एक सर्दी संक रावंद्यातून जवळच वरच.
गोळा घेऊ ना डायरेक्ट.
आ.
गोळा घेऊ नव्हं.
पसरले ते ते आता गोळ्या आणतील का बरं?
हम्म.
म्हणलं मी त्यांनी ल डोक्याची गोळी आणा म्हणलं तर पडले ते हा म्हणले मला काय देऊ? हा फळा. हा हा, मग मी काय करू? कायच आपण ते पैसे घेऊ आपण ते दो थंडी वाज होते ना आता थोडं कारारवाड लागल घामावाला लागलं. हा चाल दे ग पप्पाचा फोन आला चल ये खालीच देते ना चाल ना चल लवकर. दे ती पण लवकर झोपण्यावर का चल. मम्मी आहेच तशी त्यांला बोला.
बोल रे.
हो. तर झालं जेवण तू कर ना मग जेवण बीवन बोल बी.
करते ना मी आता थोड्या वेळान.
नाही तर चालू ठेव.
करन थोड्या वेळात.
बारकाला झोपले काय?
जेवून करू ईल्या.
आ हा का? हम. मय बोरी लहान आहे बर का दुधु प्यायला मागे दिली.
हो का?
हा दोन बाळ आहे ते. आयन बोर हम्म आता तोंडात गेलती ना उटण्यावरका . आणि पातिच्या पप्पाला म्हणव होती मला दूध दुध नाही देत म्हणे ती
हा हम. का. ह झालं कायले यात मग? आपल्या घरी नव्हतं काम मग तिकडे जालो सकाळच. तुम्हाला काम काय होते आज होते तुम्हाला सारव कार सांगलं तेनी गेलं तुम्ही दळणार गला नाही घेेत म तून खांतस मग मी पण छान होतं गायत्री ना त्याच गायत्री काय उचल
आत्ता फोन लावून ते फोन लावला फोन दे कोणत्याही ना मग कोणाला मला फोन चालला कॅरेट चे पंचाली मा कॅरेटचे ओ काकू ड्रायव्हर ये हम औ फोन चालू आहे. तिची घंटा नाही ना बोलवले पण बोलला आम्ही गच पण आता जोरांना बोल. नाही नाही च नाही कराला आता. हो बोल बोल ना मग हॅलो. हॅलो! हॅलो! तिथ पूजा ते शंभर पडत का हॅलो! खाली चहा इला मुंदलाग सगळ दादा लावून पड त्या्या त पहिले फोन ह पहिले
कोणाला बोलवते का मम्मी?
विशाल बोलत होत तुमच्यासोबत विशालला बोलायचं.
आ?
विशालला बोलायचं आहे तुमच्यासोबत.
दे ना मग.
हे काय बोलु राहिला?
काय रे?
हा बोल ना आता
अ तुषार
हम
बोलणारे काय म्हणत होता?
आत्ता म्हणे तुला बोलते ना स मी बोलतो म्हणे.
प्रियांकाचा भाऊये.
का रे काय म्हणत होता बोल ना. आ?
लाज वाटाली का आता त्याला? हा
नाही बोल आता.
अं?
मला लय पटपट कॉल लागून जाते बरं कोणाची बी.
ह
हं आता कोणाव कर ति गं?
अन तुमचा लास्त कॉल आहे का?
हा तुम्हाला करायचेत करा माझं काही म्हणण नाही.
हो आता सकाळी करेल नाही तर दुसरं भांडण करते आता.
अ बर बर. करून घे ग पूर्ण फोन पाहायच्याऐवजी पीऐ ये करद जा आणि मग फोन पाहत बिस
बर का.
हौ.
हा.
झाले का किती राहिले अजून नऊ मिनट झालं काय म्हणे कॉल?
हा. दहा एक झाले असेल ना आता.
नऊ मिनटं झालंय.
नाही दहा कॉल, दहा पंधरा कॉल झाले असंल ना.
हम्म दहा झाले आता तुमचं धरून ह्यो.
हा का?
हम्म.
हा. झालं काल दोन केलेवते ना. सातात
अकाउंट नंबरच ते चेक करून पाहि ग येत काय तनुजा.
नाही होतय ओ ते मी सकाळीच, तुमच्या पहिले मी करून पाहिलो सकाळी.
पाहिलं का? नाही होईना ना ते.
नाही होतंय ते डायरेक्ट.
हा ना. का ग काल येत होतं ग, मस्त ऑप्शन आलं होतं. क्लिक करायचं होतं पण मग त्याच्यावर हे दाखवत नव्हते ना.
झाले दहा मिनटं.
काल मी म्हणलं पण रात्री बी नाही झालं होत, रात्री बॅलेन्स ते नेट नव्हत. ते सकाळी ऑप्शन आलं सकाळी आहे ना मी.
हो का? झालंय मग आता, ठेवू का.
हा हा, ठेव.
कोणाकडचं आहे फोन?